हॅलो हॅलो हां बोला ना ताई.
ह हा हा काय चाललय?
हा काही नाही ओ चाललयं आवरायचं का बाहेर गेल्या होत्या का?
होय हा हा जेवण झालं?
हो जेवण झालं ना.
हा हा. भरपूर पाऊस आहे तिकडे?
हो इकडे पण भरपूर आहे आज सगळं बंद केलं इकडे. पावसामुळे हम्म नाशिक.
नाशि हा हा मग तिकड तर भरपूर पाऊस असेल ना.
हो भरपूर पाऊस आहे महापूर आलाय आमच्याकडे.
हो.
हम्म.
तुम्ही मग काय करताय?
तुमच्याकडे तुम्ही कुठून?
आ आम्ही इचलकरंजी मधून बोलतो.
हा. अच्छा अच्छा. आमच्याकडे बाहेर निघणचं मुश्किल झालय आता पाऊस चालुये सध्या.
हा हा आता हे पावसाचे दिवस असल्यामुळे आमच्या इकड पण आहे भरपूर पाऊस खरं कामा निमित्त तर बाहेर पडायचं होतंयच.
हा बरोबर बरोबर.
हम्म तुमच्याकडे काय काय शेती आहे? मी ऑनलाईन करते घरूनच करते मोबाईल. हो. तुम्ही?
मी टीचर आहे.
अच्छा. टीचिंग कोणता सब्जेक्ट शिकवता?
हा सिनियर केजी ला. म्हणजे प्रायमरीला शिकवतो?
हम्म हम्म.
मग तुम्ही ऑनलाईन कसलं काम करताय?
मी ॲप डिझाईनिंग करते.
होय का हा.
हो हो.
मुलं वगैरे.
आहेतच ना मुलगा मुलगी हो नाही ना मुलगा मुलगी आहे.
वढ हो ना जॉईन फॅमिली.
हो हो. दवाखाना.
हो हा.
हम्म. तुमच्या तिकडे?
आम्ही पण जॉईंट फॅमिली आहे खरं सासू सासरे आम्ही. देर जाऊ सध्या ते पुण्याला असतात.
अच्छा.
मला पण दोन मुलं आहेत. एक मुलगा आहेत मुलगी.
अच्छा. हम्म हम्म आणि काय फेमस आहे तुमच्याकडे?
फेमस आमच्या इकडे तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी.
हम्..
हम् हं..
मग तुमच्या इकड सगळ्यात म्हणजे असा मोठा सण वगैरे कुठला साजरा करत काय? काय?
काय? काय?
सण सण फेस्टिवल.
सगळेच सण करतात. आमच्याकडे असं का करत सगळे
हो हा ह.. म्हणजे आमच्या इकड असतात अशा पद्धतीनेच असतात का काही वेगळं वगैरे असत
हा आमच्याकडे दिवाळीचा असतो जास्त. दिवाळी मोठी असते हम्..
आणि गणपतीत वगैरे गौरई वगैरे,
हो हो ना म्हणतात ना.
मग कस पाना फुलाची असते काय ते मुखवटा असतोय?
मुकुट मुकुट मुकुठ.
हो काय, आमच्यात कसली गौरी नसती आमच्या हिकडं पाना फुलाची गौरी असते.
आणि ती कशी असते, पाना फुलाची कशे बनवत्यात?
ते पानापलाच्या म्हंजे आपल्या हे जी शो ची झाडं वगैरे असतात ना क नाय ती शो ची झाडं वगैरे घेऊन चांब्यामध्ये त्याला म्हणजे एकदम असं जास्त घोळ हे करायचं गुच्छ कसा असतोय त्या पद्धतीन तयार करायचं. अन् ते तांब्या असतात क नाय आपले छोटे छोटे तांबे त्यामध्ये ते ठेवायचं आणि त्यालाच मग कोणकण त्यालाच मग डोळे वगैरे लावतय, खरं आम्ही काय त्याला लावत नाय डोळे वगैरे नुसतंच ते पाना फुलाचीच तेवढीच ठेवतोय गौराई.
अच्छा अच्छा, भारी दिसत असेल?
होय होय.
हम्म, आणि ती तीन दिवसाच्याच राहतात ना त्या?
हा काय म्हटला?
तीनच दिवसाच्या राहतात ना गौराई? गौरी हम्म.
आणि ह्या वेळेस तर आता हा -हारतालिका आणि गणपती एकाच दिवशी आल्यात.
हो हो का मी बघितलंच नाय कॅलेंड्रात.
हा नाय नाय एकाच दिवशी आयत हारतालिकेचा उपवास आणि गणपती पण त्याच दिवशी बसतायत.
अरे वा. मग तेच आलं की नाय?
हम्म. म तुमच्या हिकडं गणपती वगैरे बघायला जातय म्हणजे देखावे वगैरे करत्यात काय?
होम मग करतात ना रोज गणपतीला वेगळा अन्न प्रसाद असतो आमच्याकडे दहा दिवस.
हम्म, म सुट्टी असते स्कूल ला?
हो म सुट्टी असते ना. हम्म, विसर्जनची पण सुट्टी असते. आणि प्रकृतीची पण लागते हम्म.
मग तुमच्या इथं फेमस काय आय म्हणजे खाण्यासाठी वगैरे नाष्ट्यात वगैरे?
आमच्याकडे मिसळ पाव, पावभजी वगैरे तेच आयटम. हम्म, मटन भाकरी.
हो का, हम् हम्.
हम्म.
आणि आसपास फिरण्यासाठी वगैरे?
फिरण्यासाठी आहे ना भरपूर आहे इकडे.
आहे काय?
हॅलो.
हा बोला.
फिरण्यासाठी वगैरे नाय वो इकडे आहे ना रामाचे मंदिर वगैरे आहे नाशिकमध्ये गंगा आहे, गणप ती हा.
हा हा. ते कुंभमेळा वगैरे ते तुमच्या इकडेच असते ना
हे सर काय म्हणत
ते कुंभ वेळा कुंभमेळा वगैरे ते काय भरते ते
हो आहे ना आहे ना हो, हो आता आहे ना कुंभमेळा
हा, हा
हम आता भरणारय, भरणारय
गर्दी असेल तेव्हा भरपूर
का म्हणता
गर्दी असती काय म्हटलं तेव्हा
मग आता दोन, दोन वर्ष आहे ना तो कुंभमेळा
हा, हा
हम्म खूप गर्दी असते नाशिकमध्ये
हा, हा
हम्म
चालेल, चालेल
दहा मिनिट नाही झाले ये दहा नाही पूर्ण झाले ना अजून बघा ना दहा कमप्लीट झाले का हा, हा मी तुम्ही आता परत फ्री आहे का मग
नाई मी आत्ताच स्कूल मधून आले हा माझ्या मिस्टरांचा नंबर आहे मग मी स्टर जरा बाहेर जातेत ना नंतर
अच्छा, अच्छा, अच्छा हम्म मला त्या आईनने दिलेला आईने दुसऱ्या त्या
होय काय हा, हा
हा, हा
माझ कसं माझं पण होत खर माझ कंप्लीट झालाय तो टास्क
हा, हा, हा मग मी परत त्याच्यावरती कॉल बॅक केला मग तुम्ही बोलाल ना
तर चालेल खरं कधी करा माहिती काय संध्याकाळी आठच्या पुढे करा
रात्री का बरं चालेय चालतंय ठीक आहे
ते घरात नसतात ते बाहेर जातायत ना
बरं, बरं ठीक आहे चाल रात्री आठ नंतर बरं का ठीक आहे चालेल, चालेल अजून चालला दहाच ये नाही झालंय थांबा
हा, हा बर, बर चालेल, चालेल कसं होतय म्हणजे आपण पहिल्यांदाच बोलाल त्यामुळे मला पण जरा अवघडल्या होण व्हायलागलय क नाई क काय बोलावं कळे ना झालय
हम् असंच होतं
मग जेवणात आज काय बनवला होता
ह आज काय वांग्याची भाजी होती हम्म तुम्ही टिफीन घेऊन जात असाल ना
नाही, नाही घेऊन जात नाही माझं कस दहा ते दोनच असतय ना मग मी जातानाच जेऊन जात ते स्वयंपाक वगैरे झालेला असतोय डब्बा असत्यात ना मुलांचे
हा- हा- हा
मग जाताना जेवूनच जाते मी नाश्ता वगैरे करत नाही पोहे उपीट अस खात नाही आवडत नाही मला मग चपाती भाजीच खाऊन जाते
हम त्याच्याने जरा ऍसिडिटी पणं होते ना पोह्याने हॅलो
तुमची मुलं म्हटल कितवीला आहेत स्कूल ला
चालेल-चालेल ठीक आहे